हॅलो हा बोल बई काय म्हणतेय
अ अहं ते आज आम्ही ऑनलाईन डेटा भरला होता ना मॅडम बाय म्हणजे बाकीची बा हो बाकीचांचं ना म्हणजे ते पाडीचे तारेख पण नव्ह तथे भरलंच नाही
म्हणजे काय नाही होत होत
हा ए ल प तारीख नऊ त ना बाकी एल एम पी ची तारीख नव्ह होती मॅडम बाकी त्यांची
तुझ्याकडे नाही होती त्यांची तारीख
नाही ना ते नाही होतिथे त येतच नाही
मग अग ते हे असतात ना आपले लसीकरण होते ना तेव्हा विचारते ना ही ताई नर्स तई मग त्यांना विचारून घ्यायचं नाही तर कार्ड असतं ना कार्ड कार्डवर लिहिलेलं असतं ना पाळीची शेवटची तारीख डिलिव्हरीची अपेक्षित तारीख मग तिथून बघून लिहून घ्यायची असते ना प्रत्येक वेळेस एक तर मग आता ज्यांचे ज्यांचे अ हां
होते त्यांचे केलेले जे लक्ष्मीने म्हणजे घेतलेले होते ते ना त्यांची नाज त्यांचेच नाही आहे हो तिने स्वतःच पण नाही भरलेलं होतं मॅडम
आता काय बोलायचं बाई बोलू शकतो का पण त्याच्यावर काही सांग ह मग आता काय करणार आहे
दुसऱ्या तस आहेच्यामध्ये
बरोबर आणि नसेल ना काय हरकत नाही माझ्याकडे पण नाही येत्या तारखातीने दिलेल्याच नाहीत ते शीटमध्ये बरोबर माझ्याकडे पण असतात ना तुम्ही डाटा देतात ना मला मग मी ते लिहून ठेवते ना कम्प्युटरमध्ये भरून ठेवते ऍपमध्येध्ये पण असतात च प म कप्युटर भरून ठेवते तिथे पण नाही तर दिलेलं तर मग मी पण कसं काय टाकणार ते तुला पण देणार कसं काय मग एक काम कर थोडस ना हे आशा असेल ना आशा सेविक का तिच्याकडे जाऊन बस आणि तिच्याकडन त थोडीशी जु माहिती काढून घे त्या तार काढून घे त्याच्याकडन किंवा मग कण त्या बाया डिलिव्हरी झाल्या असतील ना
हो
आणि नाही झाले असल तरी त्यांचे ते कार्ड येतात ना कार्डवर लिलेल्या राहतात तारखा त्याच्यावरन बघून घेशीलल एकदा त्यांच्याकडे जाऊन
हो
हम्म
ते झाला जेवण पण झालं
जेवण पण झालं काय जेवण केलं तुम्ही
ह वांग्याची भाजी बटाटेची भाजी
वांगे बटाटे मज्जा आहे मग तुमची
कस काय मजे आहे वांगे बटाटे खाऊन मजे
आमा मग वांगे बटारे विचार करते का तुम्ही वांगे बटाटे कधी जे खालेले नाहीत दीड दोन महिने झाले असल मला वांगे बटाटे खायला
का मॅडम नाही बनवतात त भाजी
काय
नाही बनवली असं का
हा नाही बनवली ना मग मी एकटी नाही खात ना ग मग एक तर
मग आता काही जास्त होऊन जाते का मग एकच वांग घ्यायंच न अर्धा बटाटा घ्यायच.
ह आता विकत घ्याला जाणार ते मला एक वांगा देणारेत का? माझं तर राहिलंय बायी आता जेवण मी माहिती का जशी आली ना ऑफिस वरन तसं फोन चालू होता माझा घरचा आता आत्ताच ठेवला तुझ्या पुढे पुढे त्यांनी फोन मग मी बई म्हणे जेवण करून घे म्हणे सांगत होते म उशीर झाला ना स्वयंपाकाला
हा
म मी मुगाची डाळ टाकली मुगाच्या डाळीचं सूप बनवून पिल मग आता आता भाकर पण करणार नाय. मुगाची डाळ थोडस जास्तीच पाणी टाकून शिजून घ्यायची पूर्ण अशी पूर्ण नरम ति गचग च निहून जाते का तशी म्हजे थोडं डबलचच पाणी टाक कायचं डाळ शिजवायला त्याच्यानंतर म लसूण, हिरवी मिरची आणि जिरं त्याच फोडणी द्यायची आणि थोडीशी असं घट्ट बनवायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही.
ते पितात मग तुम्ही हो हो हो पातळ हा तुम्ही मग ऑफिसमधून न्याले आज
ऑफिसमध्ये निव मंधनाला नाही आले मी कारण की पावसाचं सांगता येत नव्हतं ना. उशीर झाला होता मला यायला मी धनवंतीकडे गेले होते ना. धनवंतीकडनं किती वाजेला निघाली मी तीन वाजेला निघाली तिकडून मग पावसाचं वातावरण होऊन गेलं ना नाही ग बाई नाही झालं काय करते.
मग ते कि अं कोण घेऊन जाणार मॅडम ते पारटि्सिपट्स
कसलं?
ते आपन नैका डेमो रेसिपी केले होते.
डेमो रेसिपी तू कुठे ठेऊून आलेली ते कुठेय कुठे ती आधी
यादी माझ्याकडच आहे ना ठेवून आले मी तिचं कोणीच नाही म्हणून ऑफिस मधून नाही ठेवली अस गेली होती पण ठेवलच नाही मग येतच नाही म्हण कोणीच नाही म्हणून
होते ना निरंजन जाते नकोच काय सांगतात
ते तिथं बांधकाम सारू म्हणजे कोणाच नाही होत ना आज आम तिथच म्हणजे अकरा वाजे आण ते म्हजे खालच्या रूम मध्ये नसती फर फरशी बसवते ना ते म वरतीच सगळं थामान ठेवलेले त्यांनी
आजय का हम्म अग रंजना सुट्टीवर होती आज आणि चानसेलीला कॅम्प होता ना आरोग्य तपासणी शिबीर तिथे होते आणि मी येथ इकडे होती अं म्हणून म आज ऑफिसला कोणीच नव्हतं.
तसं सांगितलंय मला म सरांना पण काही येणार का नाही माहिते
हम्म हम्म हम्म हाबई काय सांगत येत नी आता म कारण ते माले मा सर आज शाध्याला राहायचं सांगत होते. मक्ष
हम्म
साधरऽ
मॅडम मला वाटप, या दिशी, एक व्हिडिओ टाकून द्यायचा ना. वाटप यादी.
वाटप यादिची पीडीएफ माझ्याकडे तर नाही, सोमवारी टाकते मी तुला तस हा,, आणि ते मग पूर्ण भरलं का तुम्ही क्यूडवेलचं.
कुयुट्यूला अस का? बाकी ये ना मॅडम सगळं दिवसा भरामध्येे कस काय होणार. अजून तर बरच बाकी य,, भरून देेणार मी
तू नाही,, तिला लावणा रुंगे बाई तू उकली बिकली तर आल एक
मी परत जाऊ म्हणताण्याला,, ती म्हजे अं हो मारी ना,, दोन धन्वंतिन त्यांच्या ते करून घेणार आहे,, दोघांच,, माझं कसं काय करणार ती
नाही ना बाई, करायला लावायचं ना, असं कस काय, तुझं नाही क करणार,, तु
म मी आता करून,, हा
कोणते कोणते फॉर्म भरायचे,, ते सांगितलं का नाही नाही, कोणते, कोणते, फॉर्म भरायचे ते सांगितलं का त्याने सांग बरं मला, कोणते कोणते फॉर्म भरायला लावले.
ते प, परस्तुती,, पूर्व हमम, मॅडम,, हो,, आणि, बाकी कि जचे नियतकालीन, नियतकालीनचे पण नाही आहे. त्यांचे पण मी बरलेले होते,, आणि इतिहास जनमती, इतिहास सगळं गाटा तो
हां, अजून
दसमऽ
जन्म यथे असा नाही,, कुटुंबाच्या माहितीच नाही, कुटुंबाच्या माहिती
हो हो ते पण, हो ते पण ते पण व्यवसाय हो ते पण हा ते सगडंच
आईचा
हंम फनातली हो.
हां अं, मदर फॉर्म मध्ये, कुठे कुठे राहून जातय बघ, तुमचे ना बऱ्याच ठिकाणी,, तुम्ही ना गावं नै सिलेक्ट केलेले आहेत. हा,, अंगणवाडी पण नाही केलेले ते तर,, हां गावाने निवडलेले नाहीयेत. अंगणवाडी क्रमांक निवडलेली नाहीये,, ते खाली राहून गेले.
हो,
त्याच्यामध्ये अं आणी बघ आईच्या फॉर्म मध्ये जातात ना तुम्ही त आईच्या फॉर्म मध्ये तिथे अं मा मातेचा स्टेज विचारतात ना महिलीची स्टेज कोणतंये मते स्तंद आहे का गरोदर आहे बरोबर
हो.
ती स्तंद आहे का गरोदर आहे. असं म्हणून घेतो ना आपण दत्तक घेण्याच्या तारीख नंतर च ते येतं ना.
हो हो हो हो हो.
हा मग गरोदर राहिले तर स्तंदा आणि पी एन सी असं दोन ऑप्शन येतं. होत इंग्लिश मराठी मध्ये म जर स्तंदा असेल ना त तिला जन्म इतीे असतं फॉर्म नाही भरायचा हं आणि गरोदर असेल तर तिचा जन्म इतिहासचा फॉर्म भरायचा.
हं.
आणि स्तंदा जर असेल ना, त तिचा खाली प्रसूती पुर्व काळजीचा जो फॉर्ममेन तो नाही घेणार.
ह.
नियतकालीन तपासणीयना, ती पण नाही येणार. तीच कोणतं येईल फक्त, आईचा फॉर्म येईल कुटुंबाचा फॉर्म येईल. शिक्षणाचा फॉर्म येईल. मोल चा फॉर्म येईल. हां, मोल जोडाचा फॉर्म येईल. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वाढ तपासामध्ये.
हो.
आलं लक्षात.
हाव, आलं.
हां आस लक्षात, ह. तरी पण ए एक जाऊन भरु देऊ एकदा, करून आता जाणतच हाय, त्याला बोलवायचं. मीटिंगला.
हो.
आर किशोरोईन मुलींची मीटिंग घेणारयका का? सोमवारी वगैरे.
उद्या.
उद्या नाही ना गं बाई. उद्या रविवार हे ना गं बाई. अशी काय करते. एक दिवस सुट्ट
हो. सोम म्हणजे जस शाळे म बस शाळेत चालले गं. नऊ - वीस मंग काय करायचं मॅडम. तुम्ही - तुम्ही येणार का?
नाही, मला यायला मी येऊन जाईल बो. पण मग, मुली पण राहायला पाहिजे ना. आता तू शाळेच सांगते. शाळा, किती वाजेला असते?
शाळा काय, ते दहा वाजेला चालले जातात ते.
हम. दहा वाजेला तर मी येते. मग तिथे अस वून जात.
हो.
हा. आणि या शनिवारी, हां.
आवाज अडकत आहे, मॅडम.
तारखेला.
हो. कुठं? हा येतोय. शाहाण्याला का? हो. होत तसं सांगून द्यायचं, मॅडम मग. हो.
मी तसं सांगेल. मीच तुला इकडून घेऊन जाईल तसं. तू मंनाड्या
हो, चालेल. हो.
चालेल. ठीकए मग. एक तर
हो.
तुझे मग. तुला साध्या कॉलवरच बोलेल, हे. इथे नाही बोलता येणार. अं.
हो.
तू फोन ठेव बरं. मी फोन करते तुला. लागतो का बरं. हा.
हो, हो.